हूं उचलला येला बोला काय नि आली कांदे कापायला.
शतामधी
हा
काढले काय कांदे?
काढून दोन तीन दिवस
काय म्हणतेस
मग
हो ना आहो चालत नाहीना ते
मग आता काय करू ते अ सांगितल्यावर कळत नाही म्हटलं राहू द्या दोन तीन दिवस ऐकत नाही ते.
अरे देवा म ते उन्हामध्ये सगळे आता ऊन किती येड्यासारख
मग ऐकत नाही बाय आमच्या घरचे काय करणार आहेत.
त्याच्या सावलीत जर टाकलं असतं नाही एका झाडाच्या आ मग तरी होत समजा मग कापून आपण त्याच्यावर ती पात टाकतो त्याची कांद्याची.
हं उन्हातच हेत.
आता वर्ष झाले सारखे ये खरप काय नाही नऊ दहा बारी लावलती ना.
हव का? होते पण मग आमचे लई लहान लहान होते ना.
नाही आमच्या दोन मोठ्या आहेत. पावशरात तीन चारच बसल.
मोठाले आवो यांना मी म्हंटली ना नका राहू अजून दोन तीन दिवस लग्नाला जाय ते जमिनीत असल्यावर रुतणार आहे का रे बा.
नाही बाई मग काय होतं त्याला जमीनत अस
आ उठले नी उठले भूतावानी न बिलगली उपटायला अशी गंमत केली बरं उपटलीत मग कापायच काही गरज नाही त्याला
पण मग ते काय होतं उपाटल्याबरोबर नाही का तर ते कापले गेले पाहिजे मग सावलीत टाकले गेले पाहिजे
हा ऐकत नाही ते आमचे घरचे चिंगाय
हम् हम हम् अ ते कांदेज
ते पाण्यावाणी होऊन जात ते आता उन्हा ला गेलत तीच ना रे फोडी तो कांदा आता गेल्या वर्षी टीपीनं केलं होत टीपीनं टीपी
मग ते असच राहत ना व्यवस्थित जरी केलं मग ते टिकतच ना काही बी
हा नाही म्हणलं ऐकत बी नाही मी म्हणली वलेगच बारी होते बटई आमची पाणी भरलं नि भरलं उपटाच काम केलं असं झालं सगळी माती कोणल द कांदा ना
मग ते जर वर लगेच म्हणल्यावर ते माती
मग मी म्हणली ना वाफ वाफेवर येतील आपण तेव्हा घरी बी राहू कापले बी जाईन म्हणलं.
हा दोन दिवस लग्न झालं असत तर बरोबर होऊन गेलं असत सगळं कारण आता दोन दोन तीन दिवसापासून तुमच कोणीच नव्हतं ना घरी मग सगळे तिकडं बाहेरच होते ना लग्नाला
ते जवळपास रविवारी उपटले पाणी
भाऊ, आणि आज लगे पुन्हा शु क्रवार
हा अजून दोन दिवस आणि आठ दिवस होती
हं बरयं आ
तुमचं काय चाललं पण
आम्ही घरी शेती बाजरी चाली सोग ना तिकड
हा!
ईले होक्तीया आम्ही घरीच यं
मी नेमकी दळण केलं, गौरी शेंगा फुडल्या काही म्हणलं पडाव नि पडली नं तुमचा फोन वाजला मग
नही मी तुम्हाला तवा करणार दुपारी पण आ कका म्हनी गीतां न लयी काम काढेल म्हणे आज ती लयी काम करुली म्हणे, आम्ही गेलो त तिचं कामच चा ह्यांना जाऊ दे बई ह्या कामात असतील, कारण आक्का माला सकाळी म्हणत व्हत्या
काय केलं आम्ही डबेन ते आवरले मी माग आते भाज्या फोडणी, दिऊ दिऊ दिऊती? किचन अन ते पूर्ण खराब होतं
हा
मंग मी काय केलं सकाळी गरम पाणी राहत ना हीटर मधी म्हणलं आम्ही दोघंच हे!
हा
माग एक तिचीच साडी होती अंडरपॅन्ट आणि बनियाल
हा
मी ते किचन, ते गरम पाण्यान धुवून धावून सगळं केलं, दोन रॅक राहिल होत माझ धुवायचे. ते धून सून समज भांडी कुंडी सगळं झालतं दोन तीन भांड राहिले तर आक्का तेन आले म्हण तु स्वयंपाक नाई केला म्हणे अजून म्हणलं कर ना? आपल्याला कुडं जायचंय का म्हणलं आता करायाचं आणि खायचंचये
हा!
माझं तेवढ आवरून साडेआठ नऊ वाजेला आवरलोत पाहा लगेच
हा मग सांगत होते अक्का म्हणजे माला वाट म्णलं तास तुमाला फोन लावल अक्का काय नही तिने न म्हने लयी पसारा काढलं ति लयी घास घुस करूली म्हने. घराजवळ जात य त्याच आहे ना? उद्या आपूण यन चार साडेचारलाच म्हणू समजा मगच लाऊ म्हणलं फोन त्याचं आवरतय म्हन ऊणाच्या पहिले
हा आणि मग ते ऊनचे नणरबा घरात मदे थांबवा नाही वाटत
नाही बाई तुम्ही आमच्या इद नाही थांबव वाटत बाई बाहेर तनी अंगनामध्ये एवढे पाय जळून राहिले ऊनान
नाही इकून काय होता हवा लागती पण ते गरम झाळाय लागत त्यांन अंबानी वाटत
म्हणलं आणखीन कोण कोण कापालात?
नाही नाही इथ बसले घरी आ दीड पट घेऊन
हा त्याच आलीती भरून आधार
हम्
हम. तुम्हाला आला का पर्सनला मेसेज तुम्हाला आला मेसेज?
आला आला मला बी आ आ मी रीफ्रेश केल काल तुम्ही म्हणल्याच्या नंत तर पण ते अपडेट वगैरे केलं रिफ्रेश केल पण माझं चिव चिव ताई
तेच्याम नाही बर का त्याच्यामध्ये त असं दिले पहिले जे कॉल केले होते का आपण हा पहिले कॉल त्यान काहीच गृहित नाही धरले
तुम्हाला सांगितलं नव्हतं का आपण त्यांना रिक्वेस्ट करा ती पुन्हा येईन म्हणून
हा तर मंग नाही रिक्वेस्ट वगैरे काहीच नाही केली समजा तेची पण काय तेनी पर्स तुला मॅसेज टाकला तोच इथे नी फक्त आता पाच कॉल टाकलेले आहे फक्त ता पाचच कॉल बोलायची समजा म्हणजे तुम्ही मी माई पाच हे पाच मला तर पाच कार्य तपासत आहे अस दाखवल.
हा आता मी माझ ओपन केल ना मला तीस कॉल येत रिकामा ऑडिओ
किती?
तीस
कस कारण मला तर पाचच दाखवतय फक्त
हा
हा
मला तीस कॉल ये आणि ते पण पाच व्य तील बोलायचे म्हणजे एकएका व्यक्तीला सहा कॉल करायची ले
कसलं आल मंग पाचच आल र दाखव न ते पाहिल्या सारख पुन्हा
आ का म मई तुमच ते वीस असच अपूर्ण असेल ते म्हणते मंग ते
हा बरोबर आहे मग काहीतरी असन माझ पण मंग बाकीच्याला कोलाच मेसेज नाय आलय गीता ताई
जाऊद्या बाकीच्याना येऊ न येऊ ते भलत ग्रुप वर माल माहित होत येणारे म्हणून आठ दोन तीन दिवसामधी ज्याला आल ते परेशान कर ज्याला नाई आल ते बी परेशान करत. ते बी त्याच्यामुळ ते ग्रुपच डिलीट केले डायरेक्ट
नाही ते काय झाल माहितीये का तुम्हाला हे जे मॅसेज ऐकताय पर्सनल लाईफी हे माहितीये का बाया ना काय काय लय बाकीच्या हाय ना कोणलाच काई कळेल नाही काई नाही निसता कॉल करायचा म्हणे करायचा तिकड तो कॉल फक्त सेव होत होता तिकड कोणा उचलला बी नाही तरी तो सेव्ह होत होता तिकड
हा
हा ना कोणी बोलल बी नाही तर सेव होत होता ये का तस धडाका धरला
ते अ तुम्हाला माहितीये का? ती मॅडम ग्रुपला असून काहीच बोलना नी
हाव ना
काहीच नव्हती बोलत. नाहीलं पण काल ठेवाता तिला भी ठिवू नए नई आपण बि रवू नये म्हटलं त्या ग्रुपला आता.
मंग काय रिकाम काय घेणदेण
रिकामा नाय हा फोन मध्ये माहितीये का तुम्हाला मजाक नाही वाटणार पंचालिस ग्रुप झालतेत. रिकामा ऑडिओ
झाले असन
मीच सहा-सात डिलेट केली पर याची आता कार्याची
कार्याची का ज त्याच्यापासून काही फायदा बी नाही ना काय? कमव
मग काय रिकामं डोकं लावत बसत.
थांबा मी लगेच लाविते तुम्हाला सहा मिनट झाले.
ताई उद्या दहा मिनट
हा
दहा मिनटं होऊद्या मी पाहिलं वाचलं ते दहा मिनिट होऊद्या त्याला मग बरोबर करा कॉलिंग तेव्हा ते कॉल ग्रहीत धरल्या जाईल. तशी धरल्याली जाणार बरं
कारण माहितीय का पहिल्यांद असं झालं कोणी कस कॉल बोलत मग मला अस वाटवलं मग पहिल्यांद तु्म्ही जे म्हणता तीस कॉल समजा तर पहिले ना वीस कॉल चांगले होइल बरोबर आहे पाच कॉलचा प्रॉब्लेम होता माझा बी मग ते तेच पाच कॉल कुणाला पन डबल आले. त्या पण मास वाटलं
काही सांगता नाही येत तुम्ही आपलं बोलणं झालं का मला स्क्रीनशॉट काढून पा हो बरं
बरं तस करती कारण माहिती का त्यांनी काय केलता साफ पण जेवढं बोलले आहे कॉल ते न ते कार्य ते तपासत आहे असं दाखवत देत अजून समजा अस म्हणजे सबमिट केले असं दाखवत असतील त्यांनी
नाही सबमिट बी नाही आणि मग मी तुम्ही म्हणे ना अरुण तईला आले अरुण तईचे पूर्ण झाले.
त्यांचं चेक केलं वाटत त्या म्हणत्या त्याना काही कळलं नाही त्या म्हणे मला मग म त्यांचं चेक केलं ना ते कार्या पूर्ण ते पाठीमागचे होते सगळे पैसे
हा मग मी तेच पाहिलं मी अरुण ताईच पाहिलं तर एक वेळेस फोन ना काही नाही काही जमन नाही काही नाही आता त्यांना आता शिका आलं असं नाही कि
आता आता बी काय माहिती आज नाई म्हणजे काय ये ना तिकड जाईल त्या म्हणत्या ते यांच्या फोनमध्ये येतो म्हणतो सतीश भाऊचा त्यांना काही माहितच नाही. आला का गेलाऊन आणि आता आम गल्लीच वांदाच नाही आल् बा
जाऊ दे ते आपण पहिलं काम करतो होत व्यवस्थित म्हणून आला असल ते या बायानं करायचे म्हणून करायची काम केली
हा मला ते रात्रीच समजा मी किती तुम्हाला फोन केला का? त्याच्या अगोदर तो संध्याकाळी घ्यावा तर येला समजा मी सयंपाक करत असीन तेवा.
अरे मला साडेपाच लाच मी म
हा बरोबर आहे मग म मला पण तेवा
पण मी ना काय केलं फोन म्हणजे ते दिसतो ऑनलाईन चालू आहे म्हणून मी काय करते घरात पोर नाही ना. ते ति त्या युट्यूबला गाणी लावून अन बसती काम करत हा बाई मग माल ते मह ते ग राहात असते. गाणी लावून दिल्या का मग बसत अस्ती काम करत.
मग कोणी नसल्या बी मग करमत नाही असं हाय नाही ते बरोबर आहे मग म मी काल पाहिलंच नाही मी पनं सं संध्याकाळी पाहिलं पूर्ण मेसेज वाचणार तर तो वाचायला सगळं झालं. म्हणल्याचे म्हण नेमकं काय तर मग ते पाहिल्या सारखंच फोन नंबर टाकला का तिकडे विप कॉल दाखवंत होत म्हणलं बरोबर हाय हे पहिल्यायचं साईब हे त्याच्यामुळे जिथून आलं म्हण जातय
मला स्क्रीन शॉट पाठा आपलं पाच बोलणं झाले का? मग पाहू आपण मी सांगते मग तुमाला
ह् बरं चालेल ना आठवणीने कारण ते अस काही समजत नाही मग त्या आता कार्य तर तुम्हाला बरंच माहिती आहे. त्याच्या म्हणूनय काय मग बाकीच काही कोणाला काही माहीत नाही त्यांना फोन लावंला त्यांना बी काही माहीत नाही त्या म्हणत्यात मलाचं आला का नाही मलाच तेच माहीत नाही.
ब माहिती का काही का काय म्हणते आम्हाला पैसे नाहीले आता म मी का करू जेव्हा माझ्या हातचं होत तेव्हा मी करत होती. ते मॅर तर ते मॅडमला कुठ डोकं लावत बस अर बा तिबी मै ते का फोनचा रिप्लाय सुधा निदी मॅसेजचा रिप्लाय देत नाही कायला राहते म्हटला बाई वाकलता माय संग. ती पहिले ती मॅडम होती का कुचे मॅडम ती छान होती बघा. लै भारी होती ती.
ती बी ही मॅडम फक्त मेसेज पाहती बरं का, रिप्लाय द्यायचं काम
हा, हा जस काहीला काही येतं
हा समजा मग मला काय म्हनायचं समजा आता किती दिवस झालेस समजा याला मंग एखाद्याने म्हणायचं, का तुम्ही कॉल व्यवस्थित बोलेल नाही समजा. का म्हणून बा तुम्हाला आज पैसे नाही आले का ते कॉल गृहीत धरलेले असं काहीतरी पाहिजे ना रिप्लाय.
मग का किती जणीची बाकीय अजून
मग तेच नव्ह त्या पहिल्या मॅडम किती सांगत होत्या. एवढ्या जणीचे बाकीय एवढं झाल्याशिवाय येणार नाही.
हो मॅडम म्हणजे छान बोलत होती समजून बी सांगत होती.
तेच ना वो. हा मी लगेच लगी तुम्हाला पुन्हा.
हा, हा.